रे हॅलो हा बोल ना हा बोल बोल
हा अरे मी म्हणत होतो. हो का निघता नाही ना एक बॅग घेऊन घे सोबत बरं.
तिगी असल न बा एवढी मोठी बॅग कशाला
नाही रे म्हणजे अरे शॉपिंग करायला बाहेर
मस्त करतर नाही रे तरी भेटु नंतर काहीतरी वापस भेटून गेला. कध नंतर मागच्या वेळेस कधी भेटल हो मागशस भेटल तु रस्त्यावर रस्त्यावर भेटलो रात्री भेटलं ना काय राह ते मग भेटणच होतं ते पण असं कॉन्टॅक्ट मध्ये इथून ढकलो मी वापस तिथून अरे न र माझ आली हा पण म्हणतोय भेटू भेटू नाहीरें बाबा मलाही कर नाही त्याच
नंतर भेटू आपण
हे नाही येणार. हा मी पण पाहिली खूपदा पाहिली मी हा बोल ना तू ह काय चांगलीच पाहिली आहे. नाही रे तुच घेऊन नाहीच.. दोन मिनटं थांब ना मग किती. इथ होऊ दे
हम्म
हॅलो, हा ऐक ना
हा बोल ना
हे काही तरी बोलायचं म्हणतोय मला
हा नंतर बोल ना मग
तेच तर कोणत्या नेक्स्ट कॉल वर थांबून हम् तर तेच आज सध्या एका याच्यावर थांबू त्यांच काय म्हणताय ऐक तुम्ही मग सांगतो आणि उद्याचं काय ते मला सांग पहिले.
हा मी उद्याचा करू ना आपण तसं मंग
तर म मला बॅक कंटाळा येतो, उचलून ठेवा लागती मिनटा मिनटाला हम्
हम्म तसं मला सांग मग
अरे यार होत नाही का रे तिथे पाहिलं अरे मी पाहिलं वेबसाईट वर गेलो होतो पण ते कसं डिझाईन बनवल्यानंतर हे होतं एरर दाखवतो फोर
हम् अरे ती वेबसाईट तर तसंच राहतं रे
काय नाही मी कोड पाठून ठेवलाय तुझ्या व्हाट्सअप वर नाही व्हाट्सअप नाही इन्स्टॉल टाकलेला आहे तुला आणि सेव्ह पण केला मी माझ्या याच्यावर
हम्म
तू कोड पाय त्याच्या याच्यावर टाकून ठेवलंय ते काय टाकून पाय ना.
माझा टाकून पहातो मी.
तर तो आपला दादा युज करतो ना.
लॅपटॉप लॅपटॉप वर आहे का ते हा आपल्या याच्यावर मोबाईल वर बी जमतं
नाही मोबाईल वर नाही होणार लॅपटॉप वरच चेक करून घे. मला बनून पाठवून द्या ना ते.
अरे लॅपटॉप नाही माझ्याकडं
हा समजलं मला पण ट्राय करायला काय जातं एकदा चेक करून पाय आणि इकडं ये डायरेक्ट जर झालं ना तर कॉल कर ऐक तर इकडं येऊन जाय परवा मी सांगतो तुला
हम्म
नावांमध्ये तर भेटतय. बाकी मला तू फोन करून सांग काय
हम्म गेला का तो गेला?
हाय ना.
हम्म
तेच तसे नाही.
हम्म बघू आपण तुला काय ते हा आता बोलणं झाल्यावं लगेच मला फोन कर तू
हो
माझ्या नंबरनी माझं आता ते एवढं मोठं बाकी खूप मोठं बाकी जे आणायंच सामान
हा आणि तोपर्यंत तू खाली ट्राय कर ना.
म
हे आईच्या याच्यावर कर ना एकदा नाही फोटो याच्यावरच पाठव कारण माझ नेट संपलेलं हे आता हे कस तरी चालतोय....
बर बर नाही पण मग... तू अ तू तू मोबाईल घे आणि मग त्याप फन बोल लवकर लवकर.....
हा ते पण तर सद्या इथच आहे ना सीन होई... आणि दोन दोन ए याच्यावरून कसं येईल रे ते हे होईल ना.... काय म्हणतात आवाज नाही येणार का इकडच इकंड....
नाही रे मग माझ्या फोन मी तुला सकाळी फोन करतो ना.....
हा मग सकाळी डारेक्ट हे कर...
हा....
मला उद्या क्लासचं काय ते पण सांग...
हा....
बर....
हम्म हा चालेल.....